हॅलो हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज माझा?
हो येतोय बोल.
ह हम्म. तर, झालं का जेवण वगैरे आवरलं सगळं?
ह चाल. आज काही पचणार नाही ते जेवण
जाऊ द्या आता काय नाही काय नई आवरल आता जस्ट आता. म्हटलं थोडंसं काम करूयात.
हो.
मुलाला वगैरे झोपवतो. हम्म तुला काय आवडतं म्हणजे असं? तुला कशामध्ये आवड आहे? असं स्वयंपाक बनवायला आवडतं कि पुस्तक वाचायला आवडतात, म्हणजे असं कशामध्ये तुला जास्त इंटरेस्ट असतो.
हम्म आता माझं सांगायचं गेलं तर बघा, आधी मला पुस्तक वगैरे वाच पहिलं आवडायचे, पण जस माझ लग्न झालं ना, तस मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. आणि मग ते म्हणतात ना ती मनापासून कुठली पण गोष्ट केली, की ती नक्कीच चांगली होते आणि सक्सेस होते. तर नक्कीच माझं पण तसच आहे. म्हणजे, स्वयंपाक मी मनापासून करते. आणि देवाची गाणी वगैरे लावून, तर करतेच करतेच कारण तो प्रसादासारखा होतो असं ब बोलतात मग कुणी पण आलं ना माझ्या म्हणजे पाहुणे वगैरे म्हणा किंवा कोण म्हणा नक्कीच स्वयंपाकाची किंवा चहाची तारीफ नक्कीच करतात आणि माझा मुलगा तर म्हणतो - मम्मी, आपण रेस्टॉरंट काढूया! आणि तू छान पदार्थ बनवते, तर ते आपण विकूयात. मला -
अच्छा, अच्छा! चांगल हे. म्हणजे खूप पदार्थ बनवते. खर तर, तू.
हो, आणि बाहेरचे नाही बनवत मी. म्हणजे असं विकत वगैरे आणत नाही. जास्त करून ते स्नॅक्स वगैरे असतात ना, ते घरीच बनवतेे.
म्हणजे मला पण आधी, म्हणजे लग्ना आधी तरी, अजिबात आवड नव्हती स्वयंपाकाची, कारण मला असं खूप - कंटाळा यायचा. स्वयंपाक म्हंटलं तर करायचा. माझी मम्मी अशी कुठे बाहेर जरी गेली ना, तरी - ती न, माझ्यासाठी भाकरीचं पीठ वगैरे मळून जायची. म्हणजे दुसऱ्या दिवशीच, म्हणजे -
हो, हो.
त्या फक्त त्याच. एक मी छान बनवायची. आणि हक्का नूडल्स वगैरे असे पदार्थ मी बनवायची. असं साधं- साधच बनवायची मी, आणि नंतर मग जसं लग्न झाल्यानंतर मग - तेव्हापासून म्हणजे त्यांची, त्यांच्या आईला कसं असं जेवण बनवायची जास्त आवड नाही. म्हणजे तया् एकदमच असं - जेवण बनवावं. तिने तरी सगळे आवडीने सगळे पदार्थ बनवावेत, एवढी त्यांची इच्छा होती. त्यांची आई बनवायची? पण अस मनापासून नाही. त्यांना अस खूपच, म्हणजे बाकीची कामे करतील त्या, पण - त्यांना जेवण बनवायचं खूप कंटळा, म्हणजे खूप म्हणजे अति कंटळा, कुणाला असेल ना, त- जेवण शिकली आणि आता सुंदर स्वयंपाक बनवते.
अरे वा! म्हणजे असं, एखादा कुठला चांगला - म्हणजे पदार्थ आहे की जे तुमच्या घरच्यांना वगैरे आवडतो, जास्त तुझ्या हातचा.
अच्छा, माझ्याकडून तर मला म्हणजे मला पण स्पेशली माझ्याकडून नॉन व्हेज - मला नॉनव्हेज जेवण बनवायला खूप आवडंत. तुझ कसं हे? व्हेज की नाॅनव्हेज?
म्हणजे लग्नानंतर जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले असतील त्यामुळे सगळे पदार्थ चांगले येतात जसं व्हेज नॉन व्हेज हो नॉन व्हेज मध्ये पण ते सुखं वगैरे असतं ना ते छान बनवते असे माझे मिस्टर बोलतात मला माहित नाही आणि याच्यात काय म्हटलं वेहेज मध्ये म्हटलं तर पनीरची भाजी माझ्या मुलाला माझ्या हातची खूप आवड ते
अच्छा चांगलंय मला व्हेज मला पण आवडतं जेवण बनवायला असं नाही आता श्रावण महिना वगैरे असलं तर आपल्या महिनाभर हा वेज चं आपल जेवण असत आम्ही तरी महिनाभर नाही खात. मं आमच्या कडे ना ता आलूची अ भाजी आलूची फद फद म्हणत असत. तुमच्याकडे, आमच्याकडे त्याला तेरीची भाजी असं म्हणतात. म त्या भाज्या वगैरे म्हणजे मला पावसाळ्यामध्ये रानभाज्या वगैरे बनवायला खूप आवडतात. आणि आवडीने खाते मी ती. आलूवडी वगैरे ते बनवायला खूप आवडतं.
अच्छा अच्छा नय आलू आलू वडी का मला नाई माहिती बई त्या बद्दल
नाय माहिती तुम्हाला आलूची पाणं पण नाय माहिती
नाय भाजी भाजी माहितीय ग ते फद फद काय म्हणतात. ते मला माहिती मी साधी भाजी वगैरे बनवते पराठे बनवत पण हे नाय माहिती म
आलू म्हणजे बटाटा नाय म्हणत ये मी
आं
आ आलू म्हणजे बटाटा नाय म्हणत ये मी आलूची पान असतात.
आ अच्छा अच्छा अच्छा आडूचे पान हो हो ते अच्छा नी मी ते आळुच्या पानांचे हें बनवते काय? अ हे बनवते मी ते आळू च वड्या म्हणतात ना
हा तेच म्हंटलं मी तुम्हाला आलूच्या वड्या आणि आलूचे फतफदे पण बनवतो म्हणजे ती भाजी असत आधी सगळं शिकून मग डायरेक्ट ते मी आ कुक करला लावून म ते एकदम स्टात केले की मग त्याची छान होते ती भाजी.
अच्छा अच्छा नाय तसं नाय केलंय मग
स्पेशली अच्छा स्पेशली आमच्याकडे गणपती म्हणजे म्हणजे श्रावण महिन्यात ती भाजी आठवड्यातून एकदा तरी असतेच.
अच्छा अच्छा हम् आमच्याकडे नाही माहिती मग ते
आमच्याकडे ते वाल वाल असत ना ते वालाचे बिरड त्याच्यामध्ये टाकतात अ म्हणजे वालाचं बिरड तयार करतात म्हणज त्याला मोड आल्यानंतर त्याला आमच्याकडे बिर्डा म्हणतात. आणि मग ती त्याच्यामध्ये टाकून खूप छान लागते भाजी. अजून तुमची स्पेशिलिटी काय आहे.
आमच्या स्पेशलिटी आमच्याकडे म्हणजे संध्याकाळचं जेवण हलक फुलकं जर म्हटलं तर भाताची खिचडी जी ये नाी भाताची खिचडी म्हणजे वगैरे टाकून असते बघ मग अ तांदूळ मुगाची किंवा तुवजची डाळ असे आणि बाकी सगळे आपल्या पण कांदया ची टोमॅटो ची मं हें फोडणी वगैरे देऊन मग त्याच्यात मसाले टाकून इकडे काय मसाले भात म्हणतात वाटत त्याला माहित नाय मला पण ते आवडते म मला करायला पण आवडते आणि खायला पण आवडते कारण करायला पण मेहनत नाय घ्यावी लागत. आणि खायला पण छान लागते.
आमच्या आमच्याकड तर संध्याकाळी भाकरी भाजीच असते कारण माझ्या मिस्टरांना सकाळी टिफिनला त्यांना डाल भात भाजी अस चं द्यावं लागत आणि मुलासाठी वेगंळ त्याला पराठे वगैरे असं मग संध्याकाळी फक्त असं भाकरी वगैरे किंवा मग सकाळी भाकरी केली तर मग संध्याकाळी दाल भात भाजी. असंच खिचडी भात अस कधीतरी शनिवारी अ रविवारी असच होतो माझा. अ नंतर इतर वेळेस दाल भात भाजी किंवा आमटी भात अशी मुगडाची आमटी बोलतात आमच्याकडे मुगडाळीच डाल करतात त्याला आम बोलतात आमच्याकडे मग मुग डाळी ची आमटी भात वगैरे असंच असतं. आम आमच्याकडे अ डाळ ब डाळ बट्टी म्हणतात डाळ हा माहितीय. हा ते फेमस आहे पाणी किनारत स त्यांच काम करण चांगलं आहे त्या ग कस हो हो अगदीचं आमच्याकडे जस संडेला मोठा बेत असतो नॉनव्हेजचा संडे असल्यानंतर नॉन व्हेज वगैरे खूप बनवतो आम्ही. त्यांना खूप आवडतं नॉनव्हेज. आणि मला पण खूप आवडं म्हणजे सगळेच आवडी नाही खात नॉनव्हेज असं. काॉनज ख माझ हा का तुमचा आवाज मध्येच ब्रेक होतोय म्हणजे आवाज गायब होतोय मध्येच हो प मला माझा आवाज आहे. रिटर्न येतोय का. मला तुमचा आवाज मध्ये ब्रेक झालेला आवाजच नव्हता येत तुमचा.
अगं मला माझाच रिटर्न येतोय आवाज.
हा का.
हा काय होतय काय माहिती.
आता पण येतोय अजून.
नाही आता नाही येते.
अच्छा नॉनव्हेज तुम्ही खूप कमी खाता का आम्हाला खूप नॉनव्हेज लागतो. खूप म्हणजे आठवड्यातून तीनदा तरी असतं माझं नॉनव्हेज.
अरे बाप रे आम्हाला म्हणजे. आधी खायचो आम्ही पण आता हा याला कळायला लागल ना विराजला. तेव्हापासन आम्ही म्हणजे तो नकोच म्हणतो त्याला वास पण नाही आवडत आणि काय माहिती पुता व्हेजिटेरियन आहे वाटत तो.
बापण मी तो खातच नाही का अजिबात.
नाही खात अग त्याला डॉक्टर पण सांगतात की फिश वगैरे खायचे म्हणून पण तो नाहीच म्हणतो ऐकतच नाही आणि इव्हन तो त्या टॅबलेट्स देतात ना डॉक्टर. फिश फिशच्या वगैरे पण तो पण ते पण नाही खातो.
बापरे माझ माझा मुलगा तीन वर्षाचा च आहे. पण त्याला डाल भात केले ना तर मला कंटाळून सांगतो आई काय आहे सारखं डाल भात डाल भात बनव ते रस्ता बनवू माझ्यासाठी रस्ता बनव.
अरे बापरे चांगलं आहे ना आम्ही उलट खूप
त्याला खूप तिकीट आवडतं.
हो ना याला पण आवडतं तिकड भाज्या वगैरे खातो तो पण तो म्हणतो की मला नॉन व्हेज नकोच पाहिजे कशाला ते प्राण्यांना मारून खायचं म्हणून
हप आमच्याकडे तर नव्वद पर्सेंट लोक बुआ आहेत म्हणजे मालकरी आहेत आमच्या गावात पण आमच्या घरात पण सगळे बुआ आहेत अं सगळे काका वगैरे यांचे फक्त आमचंच एक घर आहे कि ते सगळं नॉनव्हेज खात
अरे बाबरे माझे. माझे सासरे वगैरे पण माळकरी होते त्याच्यामुळे या माझ्या मिस्टरांनी तर म्हणजे लग्ना खाल्लेलंच नव्हतं नॉनव्हेज. पण माझ्या मायरी चालायचं खूपच मग त्यांना ती सवय लागली. त्याच्यामुळे मग ते आम्ही ब बनवायचो पण आता हा मोठा झाल्यापासून आम्ही आता म्हणजे कमीच झालेलं आहे नाही सारखंच कुणी आलं की तेव्हाच होतं फक्त बस.
अच्छा चांगलंय.
हा. तेच ना, यांना तर म्हणजे मासे खाता पण यायचे नाही, आणि मी मासे खाण्यात. एक्सपर्ट होती.
खेकडा.
कधी खेकडा तर नाही खाल्लेला पण, मासे वगैरे आवडायचे मला भरपूर.
अच्छा आम्ही तर खूप खातो बापरे मासे खेकडा चिंबोऱ्या सगळं चालूच असतं आमचं आता. हा सीझनचा खूप चालू होता आता पाऊस पडला तर मग ती पहि वळगण आल्यानंतर मग मासे खेकडी खकडी पकडायला चिंबोऱ्या चालू होतं
हा. तिकडे माझी वहिणी पण आहे ना साताऱ्याची वगैरे त्यांना, त्यांना पण खूप ला. अगं ते म्हणजे अ काय म्हणतो आपण दसऱ्याच्या दिवशी पण ते म्हणतात की, आम्हाला म्हणजे, नैवेद्याला आम्ही तेच ठेव तू नॉनव्हेज.
हो, काही ठेवतात ना, काही ठिकाणी.
म्हटलं आपलं आप आमजे आमच्याकडे तर असं. सण वगैरे अस इव्हन एकादशी वगैरे पण असली ना. तर, एकादशीला वगैरे पण चुकून जर झालं तर खूपच घर साफ वगैरे करायला लागत. त आणि काय म्हणतात, ते गोमूत्र वगैरे शिंपडतात गावाकडे तर. ह पण मला एकदम भी विशेष, विशेषच वाटलं ते वहिणींच वहिणी जेव्हा सांगितलं ना. कि दसऱ्यालास हो.
चालेल चालेल आता आपलं म्हणजे झालं आपलं बोलून खूप वेळ बोललो आपण. आपली, आपली मर्यादा पण संपली आहे कॉलची. ओके धन्यवाद.